हॅल हा तुमचा आला बघा हा काही कळे ना रेंज चा प्रॉब्लेम का काही कळना
बहुतेक रेनचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे तस झाला असेल माझं आपलं तर माझं बोलून झा माझं बोलून झालं ना मग तुम्ही कॉल करा
हा म्हणजे आधी आपल्या होऊ द्यात बोलून झाला वेळ तर मग मी करते नाही तर मग दुपारी करेन तस काही नाही
हा हा आता लगेच जात सा का तुम्ही ते म्हणजे बारा बारा एक वास जातासा काय
हा मी सव्वा बारापर्य निघते ना म्हणून आपला आता कॉल झाला असता आपला
हो झाला असताना त्यातच ते वेळ गेला नाही तर रेनचा प्रॉब्लेमच आहे
हा
तुमचं हे एअरटेलच आहे ना
माझं एअरटेल च आहे
हा मी एअरटेल ला बहुतेक रेंज नाही वाटत मला पण आत्ता जरा स हे व्हायला लागलय पण आता हे कॉल लागला आहे बघू आता नंतरचा कॉल काय होत
काय रेंजचं काय कळण झालंय तेच म्हणलं मी ते चुकून म ते दोन्ही कॉल् प्रविष्ट करा म्हणून आलं ना गेलं म्हणजे अ हे करा झालं कस ते
हम्म हम्म
ऍड करा कॉल अस झालं आता ते झाला नाश्ता झाला तुमचा झाला का
मी आता जेवले
जेवण झालं का
हा हो जेवण झालं
तुम्ही डायट जेवणच करता का
हो नाश्ता वगैरे आमच्यात काय नसत सकाळी उठल्याबरोबर जे चहा प्यायचा डायरेक्ट स्वयंपाक करायचा स्वयंपाक झाला की आम्ही जेवतोच आम्ही
होय
हम्म माहेर माहेरी नाष्टा असतोय इथ नाष्टा करत नाहीत सासरीे
म्हणजे पोळी भाजीच खाते
हम्म हम्म
नाश्त्याला पण आता पोहेपीडकाला वेळ नसतो आता कुठं काय कर म्हणजे मुलाला तेवढं करायचं वेगळं त्याच यास्त धमा सुट्टी असते तेव्हा आता घरी असतो तेव्हा
माझं पण आता सकाळी दोन तीन भाजी झाली
हम हं
डक्याची भाजी केली ती एकच दोडका होता आणि ते बस होणार नाही म्हटलं टिफिन ला मग आणि परत ढबूची भाजी केली
हम्म
तर दोघं मुलं ते भांड आले मला भाजी पाहिजे तुला भाजी पाहिजे
ह
ते थोडस झाल झालत पण छान झाल तर ते मला पाहिजे तुला पाहिजे म्हण दोघं भांडण झाले मग तो जरा थोडस ते घेत घ ती थोडस घातली मी तिला म्हटलं धबूस जरा असं रस घालते म्हटलं ते घातलं अंडाळीची आमटी केली तीन तीन झाली म म्हणतात कलाणजे एकच हा एकच दधोडका होता पण त्यात कांदा टोमॅटो घालून मी केले पण ते ती म्हणते मला टिफिनला पाहिजे मला जेवायला पाहिजे तो म्हणते मला जेवायला पाहिजे
हम्
ते थोडं असलं की हा थोडं असलं की चांगलं चांगलं होतय ते
हो तस असते थोडं असलं की चांगलं होत ते आणि गडबड केिरी की चांगलं होतं बघा
हा आणि पुसून पुसून खाल्त तुमच्यान
हा ह ह ह ह
तेिरडक गेली मला भाजी काठरण्यास म्हणून मी म्हटलं संध्याका बाबाास आणायला सांगतो म्हंटलं आणि दुसरे गवारी गवारी ते नाही गवारी गवारीे आहे वांगी आहे पण ते ते नको झाले त्यांना धोडक्याचंच कर म्हंटलं धोडक्याच थोडस झालं आणि ढबूची मी पातळ केली सगताना जां कुर्तन घालून
हो
ते नको हां मला थोडक्यायचंच पाहिजे मग म्हटलं आणि संध्याकाळी करतो म्हटलं
हम्म
हम्म काय नवस्त त्या
तुम्ही साड्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या वापरता
साडी जे नवीन येईल ते सगळं वापरते मी
नाही नाही म्हणजे तेच तुमच्याकडे साड्यांचे कलेक्शन कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत माझ्याकडे कायडतं साड्यांचे कलेक्शन नाहीयेत मी काय साड्या जस वापरत नाही मिठाची वापरते म्हणजे पैठणी अजून कोणती म्हणजे काय काय प्रकार वापरत साडांची
अज जेता हा साड्या आवडतात खूप आवडतात म्हणजे ते आता नवीन जे येईल ना ते येवला पैठणी पैठणी आहे
हम्म.
हा जे जे नवीन येईल ना एक दोन तीन महिने झाल्या क लगेच आप आपण जाऊन घेऊन जायचा.
हम हम.
हा आता नवीन हच्या्यामध्ये हा आता नवीन एक आलेय की ते अ साडी सिंपल असत ब्लाऊज भर भरगच भरलेला असत बघ.
हा हा हा हा हा.
हा नवीन टाईपमध्ये आलं ते म्हणजे अस अ कलर आहे की नाही तर जस जास्त त हे नाही वाटत अस. लाईट लाईट वईट मध्ये कलर असते बघ अशी क्रीम कलर मध्ये
हा
हा तशी आता साडी नवीन आल्या तेच आता ट्राय करायच बघायचंय म्हंटलं पण आहे लय मा अ स्वस्तात लय म्हणजे महाग पण नाही रा स्वस्तपणे मध्यम आहे. साडेचारशे पाचशे पर्यंत आहे ते
हम्म अरे वाज चांगलाय की
हम्. तो घरची आमच्याताना. हं. काकी भाड्यान राहतात आणि का नाई साड्याच्या दुकानामध्ये आहेत. म्हणजे जे साड्या नवीन येतील ना? ते साड्या घरी ठेऊून येतात दाखवायला
हम.
काठापदराचे पण आहेत. छान आहेत साड्या ते पण
हो हो आणि त्यातली ती कांजीवरम वगैरे प्रकार असतात बघा. कुठल्या कुठल्या भागामध्ये वेगवेगळ्या साड्यांचं हे असत. प्रत्येक भागात म्हणजे काय काय ठिकाणच्या साड्यांचं अ कुठली येवल्याची पैठणी, कांजीवरम कुठला शालू फेमस म्हणजे, आजकाल बरेच प्रकार झालेत म्हणा साड्यांमध्ये.
हा.
हो ना. साड्या आणि ज्वेलरी. म्हणजे त्याला साडीवर मॅच होणारी ज्वेलरी.
होय आणि आता तुम्हाना खरं त सांगायचं ना. सोन्यांचे जे दागिने आहेत. आता कोण सध्या वापरतच नाहीत.
नाही कोणी सोन्याच वापरत नाही आजकाल. तर मॅचिंग घालायचं म्हंटल तर ते तस ह्याचेच घेतात. आता नऊवारी साडी घात- -ली त्याला मग ते मोत्याचे दागिने. आन जर असं हे - पैठणी घातली की त्याला असे गोल्डन दागिने असं. आजकाल घालतात कॉमन लग्नामध्ये सगळेजण घालतात. नवरी पण घालते. घालतात.
हम्म. आता तर नवीन फॅशन आलं. आणि ते सोन्यापेक्षा ना. ते ये सोन्या
ते सोन्यापेक्षा ते सोन्यासारखं दिसतात. आणि ते ते ते लग्नात वगैरे घालायला छान दिसतात ते. पायातले, कानातले सेट वगैरे, बांगड्या छान असत ते सगळं. आता त्या- त्या त्या साडीवर मॅच छान होतं. मोत्याचं पण आजकाल खूप छान निघालेत दागिने.
पहिलाचं कसं लांब हात पाह्यजे. अं पहिला फॅशन होती. ती गेली होती. आता सगळ्यांचे कुप भोगलत तर लग्नात म्हणा इकडे म्हणा - लांब हात रुपयाच ब्लाउज आहे सगळ आता
हो हो हो हो. हो ते पण आहे. ते पण एक वेगळंच हे आहे आजल -काल. म्हणजे तो एक ट्रेंड वेगळाच निघालाय.
हा प खाली मोठ्या मोठ्यांचे, हा लटकन हे ते आणि कसं माहिती आहे का? लांब हातोप्याचं जर शिवलन हातोपा ब्लाऊज तर किती पण अंग जाडी असू दे. म्हणजे हात जर जाडे असेल तर ते झाकून जात इकडं.
हो बरोबर आहे.
हा नाही म्हणजे, हा मी किती दोघां जणा -बघितला मी आता भोरपूर जणांचा. त्या दिसायला जाड्या दिसतात. पण कसं हात - ब्लाऊज तो लांब हातोप्याचा जरा घातला ना- तर ह जस दिसून येत नाही. हात - जाड असलं का लई. हा ते छान दिसतय तेे.
हो अगदी छान दिसतो तो. म्हणजे- अ बारीक माणसाला तर खूपच छान दिसतो. असं वाटत नाही अस एकदम हात असं हे वाटत नाही.
हम्म. छान दिसतय तेच मग. ते बघूनच आता ना, आता जवळजवळ बघ सात आठ ब्लाऊज शिवून घेतलं मी लांब हातोप्याचेच सगळं शिवून घेतलं.
ते लांब हाताच घातलं की त्याला ना ते हे पण घालता येतं बघा. दंडातलं नाही का ते काय असतो तो ते काय दागिना त्याला म्हणतात ते. काय घालत तर घालतो आपण. का दंडामध्ये काय घालतो आपण ते गोल असं..
आ बाजूबंद?
बाजूबंद. छान दिसतो बघा बाजूबंद. म्हणजे- भाई मोठी असली काी नाही की बाजूबंद छान दिसतो.
हा त्याला छान दिसतय आणि हम्म आणि त्याला कस माहिती. काय बाजूबंद पण वापरतो ना त्यावे जे. अ ब्लाऊज असत ब्लाऊजचा डिझाईन छोटी पाहिजे. ते बाजूबंदा पण वापरतो की नाही घालतो पण गंडाला. तर ते पूर्ण डिझाईन असले की नाही ते शोज जातात कसा.
नाही बरोबर.
हा मी काय म्हटलं समजलं काय म्हणजे डिझाईन त्याची नाजूक पाहिजे. ब्लाऊजच्या हातोप्याची.
तरच काही होतं.
हा म्हणजे समज आता समजा आता मी. पूर्णता ते अ भरगत मी ब्लाऊज घातले आणि त्याच्यावर ते घातलं ना. बाजूबला ते सूटच होत नाही ते दिसूनच येत नाही त्याच्यामध्ये.
हम् हम.
डिझाईन किती हा अगदी तुम नाजूक डिझाईन मध्ये तर नासलं ना. ते छान दिसून येते ते उठून भरगचे छान दिसते आणि ते खडे हे येते. त्याला सूट होते.
बरोबर आहे आजकाल ते छल्लत पण फरकार बरेच निघाले बघा छल्ला.
हो ते पण आहे क कम्मरपट्टा मेघालयन.
ा जो मिळ होतो का नाही छल्ला खोटा तो पण छान नसतो बघा. त्यात पण बरेच आता माझी बहीण बरेच घे ना. तिच्याबरोबर मला पण घेते की बाबा. असं वेगळे अ असे गोल्डन कलरचे छल्ले असं. सिल्ववरर काय एवढं नाही म्हणा आपण गोल्डन सिल्वर पण थोडं अगदी खडयची. हल्ला खड्याचा छान लागतो छान असतो.
नवीन नुसतं आलंय बघा नुसतं प्लेनच असते कंब कमबरेला असं लावतात.
हा हा हा ते लग्नात बघितले.
हा हा प्लेनच असते ते पण किती छान दिसते ना ते गोल्डन साडीवर गोल्डन साडीव. र छान दिसतेय ते.
मस्त वाटतेय.
हम्म.
खूप छान दिसते गोल्डन सासाठी छान दिसते.
हा म्हणजे माझी भाऊजची साडी होती असं चॉकलेटी. गल्ड म मो कलर गोल्डन कल. ते हे घेतलेला कंबरपट्टा एवढ छान अस त हो म्हणत आणि ती बारीक. ना ते बारीक मण तिला छान दिसत होत ते.
होय ना.
हा हो.
हम्.
आणि आता पहिला ब्लाऊज. किथलं येत होत शिवून करून घेऊ पर्यंतपर्यंत. आता आरे वरक त्यांना आरे करूर तीन तीन हजार
आारी वर्क तर काय आजकाल इतक झालंय की नाही
सा एक एक साडीची एक एक साडीची किंमत आहे साडी असणार दीड हजार ला ब्लाऊज असणार च दोन अडीच हजारचा
हो पुण्या मुंबईमध्ये तर काय पाण्याचा पण अवथ्य शिलाईला डिमांड आहे आणि.
तिला विचारलं मी तिला ब्लाऊजचा किती खर्च आला म्हणताना भाऊज सांगितले. साडी हा दोन हजारचा ब्लाऊज हा दीड हजारचा म्ह साडी तुला किती पडली.
साडे तीन गरला.
ह बघा की म्ह पूर्ण असं ते.
जरी आरीवतच घेतलं का नाही फक्त. अम हे केलं पाहिजे वापरातही ठेवलं पाहिजे खूपच आपलं एकदा दोनदा घातलं ना त्याच्या रेग्युलर घेतलेलं बरं स्टडी तर आहे ठीक आहे अर्खसारखा नाही करत ते आरेवर घालून आपण कुठं कुठ
हा ते पण कधी लग्नाच्या फंक्शन म ते पण अस बाहेर कुठे युज करताच येत नाही हा
कोण एकदा दोनदा केलं तरच
हा सारखं सारखं ते पण तेच तेच घातलं तरी पण चांगलं दिसत नाही
नाही दिसत आहे तेघ आपलं तेच तेच तेच घाला तेच तेच वापरा
तेच तेच वापरा फोटो मध्ये पण तेच तेच
हो नाही आता एक एक निघाली कीच फॅशन परत त्यात काही बदल नाहीस म्हणजे सरख तेस एक कस फॅशन असं
हम्म
म्हणजे मग त्याच पद्धती ज घालतात सगळेजण आपल्या सकाळी कुठे एवढं होतं तेवढं न होतं ह ना